हा बाई बोला
हॅलो! हा बोल हा येतोय का आवाज? आवाज येतोय ना?
हा प्रॉप हं
बरं बर अरे मी म्हणत ते भाऊ तुझं लय भारीय मेस मधी
हा अरे मेस मध्ये आपण कितीपण घेऊ खाऊ शकतोय ना
मग सत्तर रुपया मधी निसत्या दोनच चापात्याय आणि अशी भाजी अशी बेढंगी भाजी आणि पंधरा रुपयाचा चहा लय हालय रे बाबा त्या पुण्यामधी
अरे तेच ना मग आता आम्हाला कसंय मेसमधी किती पण खा ना काहीच टेन्शन नाही ना
मग काहीच नाही बाबा आपल्याला नाय घ्यायची बाबा रुमन रामन मे सन मुस मेस मध्ये लोकं दोन चार दिवस चांगलं देत्या
रूम घ्यायची थर्ड इयर ला घ्यायची पण
नाही थर्ड इयर मधी तिथं राहयचंच नाही थर्ड इयरला तुम्ही पुण्याला रावाना लगे तो क्लास करायला
आणं कॉलेज कोण करल मग?
कॉलेज घेऊन टाकू यक्सर्टनल ॲडमिशन
ऍडमिशन वुडमिशन नाही भेटत ते काय आपल घरचं कॉलेजय काय?
काय ते आता सीतर आतुल अस निखिल तर म्हणत त्या तिसऱ्या वर्षामधे होऊन जातु त्या मावशीचा क्लास म्हणून?
तिसऱ्या वर्षामध्ये सहा महिन्याची इंटर्नशिप राहती आणि चार महिन्याच कॉलेज राहतं. बरोबर तर मंग आता आमचं डिपार्टमेंट कम्प्युटर डिपार्टमेंटय मग चीलय. मग काय बाहेर जाऊ डायरेक तिसऱ्या वर्षांत
हा
हम् तेच म्हणतोय तुला
हा म्हणजे म तू तिसऱ्या वर्षाचा क्लास केला भाऊ च वर्ष संपल्या बरोबर ड्युटीला लागून जाशील
हा
मग तुझ्या बोकांडी लय मोठी जिम्मेदारीय ना आता
तेच ना मग
मग मग क्लास कोणत्या वर्षी करशील चौथ्या वर्षाला का?
नाही नाही चौथ्या वर्षा झाल तर प्लेसमेंट लागल ना मग प्लेसमेंटला कं
हा हा आता कसा बोलला म मी तेच म्हणू रहिले ना हम्म दिवसंदिवस आयटीचे स्टुडंट जास्त वाढू राहिले ना मग स्पेस कमी होऊन जाऊ राहिली ना आणं तू लवकर लागून गेला म्हणजे तु जुना होऊन जाशील.
तेच ना मग आणि आता दुसर्‍या वर्षापासून पण चालू करणारय ना का ते ऑनलाईन क्लासेस
नाही एवढं नको करू बाई, एवढे पैसे नाही आपल्याकडे ऑनलाईन.
पैशेचं नाही ते, पैसेचं नाही थोडं पैसे मागितले तू टाकेेत पण ना‌ही मला.
बर बर चाललं. टाकत नाही म्हणजे शाळेचे पड तेच नाही मोठे गणी मध्ये ते दिशी तीनशे रुपये टाकले का?
हा तीनशे रुपये टाकलेत.
मंग त्याचे अगोदर दोनशे रुपये टाकले होते.
हा.
मंग काय आभाळातून आलेत काय पैसे. हा, पैसेे पैसे नि करायचे अशी.
पैसे पैसे नाहीत.
हा आपलं शिक्षण करून घ्यायचं, बाबा शिक्षण महत्त्वाचं हे पैसे चटकमू नंतर.
हम्म, काय करते.
कुंदन लोकांच्या कपड्यावर शिकलत मोठ्या पोस्टवर जाऊन बसला.
हम्म कुट कुंदण वा आता.
कुदंन पुण्याला लै ना.
हा कां, आणि ते नाशिकच सोडून दिलं का?
नाशिकला नाहीचे तो, आता पुण्यालाच आहे किती दिवसापासून.
हम.. आणि मुंबईला पण होतान दोन -तीन महिने.
मुंबईचं केलं त्यानी आता, पुण्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये पगार ये त्याला.
अरे वा!
हम् गाडी निल करून घेतली, एक गाडी घेतली मोटरसायकल नवी, सगळं म चालू आता एकदम भारी बड, बाबा बसून एका जागेवर.
हा हा.
हम्म.. मोठी गाडी नील केली, मोटर सायकल घेतली तान राहिला आता कसला.
चांगलं आहे ना.
हम.
बाकी काय म्हणतो तुझं.
बाकी काहीच नाही, पुजताईला पोरगं झालं.
हा त्या दिवशी आलतो ना मी, नाही ते ब ब -बवडी आलतय ना.
हा पूजेला आत्ता झालं, आज आठ दिवस झाले पूजेला पोरगं होवून आठ नऊ दिवस.
ये तुम्ही काहीच नाही, रे मी रूम ला बसलोय.
हा सकाळी काय खाल्लं होतं.
त्याकाळी आज इडली सांबर होती, इडली सांबार बडी.
अरे ते तुझे टाक्स आहे ना, सगळे कार्याचे त्याला रिफ्रेश करून बघ ना सगळे, ऑल टाक्स रिफ्रेश म्हणून त्याला.
रिफ्रेश -रिप्रेश नाही होते ते, ते म्हणते ते सिंग पोर्स केलं का, ते म्हणतय थांबा तू मी आता सिंग पोर्स केलं.
असं काही का मग शिंको असं, नको करू घडी घडी.
हम्म आता तो टाइम म्हणते त्ये चार मिनिटाची लिमिट लावली. तेच्यानंतर प्रेशवेण म्हणते.
बरं बरं चाललं.
हम्, आणि ते मला टास्क येत नाही, मला आता परत मम्मी.
तुलाच नाही येवून राहिल ब मला चालू ये. माहिती ते सगळे पहिले ते, ते सगळे गेले आता निघून.
मा सगळे गेले निघून फक्त, माय एकच चालू फक्त.
हम्म, ते सगळं खरंच बाग माझे पण गेले सगळे निघून.
हा दा मोर्ते पण एककावा चालू आहे ना, हां
आता टास्कचे किती पैसे येत तुला?
एकतेतीस आहे आणि एक पाच ये.
किती रुपये ते असे टोटल.
अरे ते लोकांनी ती काय सगळी फेलच गेले लोकांनी फोनच नाही उचलले काय पासा झाले फक्त.
का अरे मला फोन करत जायचं ना मला
एक शंभर रुपयाला आहे ऐकणाऱ्याला पन्नास ऐकणाऱ्याला ऐंशी आहे आणि बोलणाऱ्याला शंभर.
आणखी जि तेतीस अर भा
पण काय करतो त्याला लोकांनी फोनच नाही उचले सगळे फालतू गेले मी स्या गावची उचलीच बसली.
अे
हम
तो माझ आहे ना आताता याची लिमिट संपली का माझं अजून एक खातं आहे नाही का एकत्र्याऐंशी नवरवालं. तुला ते नंबर देतो त्याच्यावर पण फोन लावग आता परत
बरं बर चाल चाल तो नंबर दे म त्याला फोन लाव त लगेच.
हम् आता हे दहा मिनिटं होऊ दे ना किती मिनिटं आले.
व्हॉट्सअपला सेंड करजे मी तरला पाहते मग आताची सात मिनिटं पाच मिनिटं झाली दुसरा उल्लेख नको. करू ना काही बोलू नको ना दुसरा.
नाही नाही उल्लेख नाही करत ते
हा हा तुला समजत नाही काही गोष्टी बर आहे ना मंग तू हा भ खिचडी बवली ना तांडळाची बुटे पाऊू बट पाहिले पा.
अ मला पण खायची रे तांदच खिचडी सांताचाताची.
तू आला का बाऊ तुला खिचडी बिर्यानी
मला लय मग खरंच मग मी लय बोर झालं माहिती आहे का हॉस्टेलचं खाऊन पाऊून.
हा ना तु ले आपण गेला नाही नाही आणिणीकडे गेलं नाही कुठे गेलं नाही.
हम्म आणि इथलं खावशी पण नाही वाटत नाही ते घ
हा जाऊ दे बाबा ते तरी कस वण दिस उडले डोळ्यांनी त्या पुण्याला जाऊन पाहि. ते बिकीसत नाही डरळेनी
ब
तव अ् तर महत्व समजू राहिल.
आता मी आलो का मस्त खिचडी बनवा आपण आणि घ श बिर. हम्म
बरं आहे ते चांगलं ये तू आता हे करीत आहे मग कर कॉलेज कर शाळा कर आय बी एस कर पेपर म चांगल्या मार्कन पास होय.
मग सगळं चालू आहे मी आता
हो झाला आता वर पहिलं वर्ष संपून जाईना एक महिन्यामध्ये
हम्म सबमिशन होतं ना पाच फायले म्हणजे दहा फायले लिवल्यावरर का? तीस तीस पसच्या त्याच्यानंतर तीन तीन असे मिेन लूल मी बारा बारा पेजेसच्या असं मी म्हणजे आठ एक दिवस बसून लिूज राहिलो नाही का?
हा
हम्म इतकं आता सरळ लिहून झालंय आता पेपर चालू आहे प्रि आमचे
बड बरं
ते पेपर होतील तर मग काय लगेच पपर र चालवून जाते पाच तारखेला पेपर आणि पेपर टा एक महिना चालणार नाही का पुढचे अज हम्म मधी मध्ये सुट्ट्या आहे शेवटचा पेपर चोवीस तारखेला आहे चोवीस जून ला.
अर मग सुट्ट्या कधी लागणार आहे जून मध्ये
हम् चोवीस जून झाला का मग जून जुलै त्या एक ऑगस्ट मध्ये कॉलेज चालून.
हा का मग तू दोन महिने इकडे त म्हट लाव का काय मग
आता बघू ना आता आता सुट्टीचं काय किती महिन आहे. काही सांगता येत नाही पण सुट्टी लागली का मग मी काय करल म्हणजे माझे आता फर्स्ट इयर चे पेपर झाले का
हा.
एक दिवस ईन रजिस्ट्रेशन करून जाईन आणि मग डायरेक्ट दुसऱ्या महिन्याला जाईन कॉलेज.
बरं बर ठीक आहे.
हम्म सेकंड इयरला तसं काही इतकं मनावर घेत नाही कोणी.
बरं बरं चालेल.
पण मग काही तरी हॉस्टेलचे पैसे भरणच ये ना रे भाऊ. मनावर घेऊ नाही तर नाही घेऊ आहे का नाही.
नाही आता मी तूला काय बोलतोय आता मी हे पेपर होतील माझे बरं का
हा.
होईल तेव्हा रजिस्ट्रेशन चालू होईना तवा कॉलेज ची फी आणि हॉस्टेलच्या अर्धी फी भरा लागते अप आपल्याला पुढच्या याचा बाय. म्हणजे कॉलेज ची बारा हजार हॉस्टेल ची पंच्चेचाळ.
हा.
परत भरणारा
हा ना हम्म.
बाकी काय म्हणते.
बाकी बस काहीच नाही.
शितल ताईकडे कशी गेलती एसटीनी एसटीने गेलती काय.
हा.
कशी इथून संभाजीनगर
डायरेक्ट इथून बस ये पुणे गाडीत बोरगाव हुन.
बोरगावहुन पुणे गाडी भेटती का?
हा तिकून मी डायरेक्ट पुण्या गाडीत आली आहे कन्नड.
हा का भाडं किती घेतलं.
दोनशे छप्पन्न रुपये.
कोण कोण गेलथ.
मिन चैसर बाई. डायरेक्ट पुण्या गाडीत गेले इथून तिथं उतरले शिवाजीनगर बस स्टॉप वाकडी वाडी हव. तिथून अ बस स्ट रेल्वे स्टेशनला गेलो निखील आलथा सोडवायला घ्यायला. मग तिथून कुठं गेलो शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ला गेलो शिवाजीनगर रेल्वे स्टेशनहून आक्रोडी गेरो मेट्रो मधी बसून
हा हा.
हा येत ना मावका आकोडी वरून अ याला आलो कुढं अ या पिंपरीला. मध्ये चिंचवड एक स्टॉप जात मग पिंपरी येत पिंपरीला शीतलचा शीतलच्या क्लासला गेले पिंपरी ला शीतलच्या क्लासच्या मॅडमला बोलून आले. तिला ठरून आले पैशाचं तिला पंचवीस हजार रुपये टाकायचे आता आज उद्यायचे मक्कावाल्यानी पैसे दिले का तिला टाकून देती तेवढं पंचेचाळीस हजार रुपये.
हा हा.
हा.
आणि शीतल ताईचा रूम बघितला का?
हा शितलताई चा रूम बघितला रूम वर रात्रभर मुक्कामी राहिले. निकड्याचा रूम बघितला.
रूमच काय सिस्टम ये मम्मी पीजी आहे ना . देख पोरी अस नाहीका हॉलमध्ये एका हॉलमध्ये हा! एका हॉलमल डाईक खोटं असन, कोणी या कोणी झोपा,
कुणी जा कुणी नाही झोपा जेहाय ते झोपा फ क्त बाकीची उभरहा,
हा,
हा चाललं ठेवा भाऊ फोन, म -मी आता तुम्हाला थोडावेळनी फोन करते.
चला
हा,
तिकडूनच कट करा तुम्ही,
हा, हा करते.